हां बोला
लाग ला ना हा
हा आला आला बोला
हाव का नाय आता दोनच रावल्यात
हाऊ का हा आता ये हा तिस राहिले ओ तीस राहिले ओ. हा.
आ
दोनच राहिले ना ती जर गेली ना तर मग नंतर लावाव लागेलं संध्याकाळी बी लावू शकते, तसं काही नाही
नाही ना ती साडे आठ झाली ती इंग्लिश स्कूलची पोरं आणायला गेलती गाडी
हा नाही तु सांगते मी तस सांगते तुम्हाला ते- ती गेली ना आता मी कधी बी उचल म्हणल तस काही नाही बाकी त्याच्या बायानी मी उसल
हब
हसवते मी गेली वत नंतर मी लावले ना करीन म्हंलं मी नंतर मी असं उचल तिचं जर आ तुम्हाला जमत नाही म्हणल्यावर
नाही ना मग ते कार ते इथे उचल जात पण ते बटण आन नंबर दाबणं लागते त्यांची डग
हा
हम्म हा तेच ना मग ते जमत नाही मग मला.
हम्म हम्म
मग घे बायकाचे पूजा रेखा बाई देत मग मला करून हे कॉल त्यावेळीस लावून देणा आपल्याला एवढी ओळख नव्हती ना.
जवशी नेव ओ मला ते जवशी बी लागत होते पिठ करायला. पावडर कराला दुकानात भेटती साहून हम्म काय आणते मग येची बी गाडी नाही आली अजून समोर चिंत मी ती आणली माया ममी कडून त्यादिवशी समुचि त्यांची भि नाही गाडी आली अजून
नाही यायची बी नाही आली ना हा करते गाडीवाल्या इंग्लिश स्कूलचे पोर नेऊन घालायचे आणि मग यायच या गाडी्यायचय
हा आमच्या पोरीची बी नाही आली आजून
हा मग तेवढं होऊन जाते आपले कॉल आता
हा नाही डब्बाडुब्बा करून आवरलं झाडून घेतलं धुने भिजू घालून दिलं.
मग भिजू घालायचं
भिजू मग कसं आहे ते भिजत राहत मग कॉल झाले का धुन धुून घेतलं का
हम
मग टेन्शन जात.
तेच ना, हाव ना मग तेच ना
हा भिजत ना मग
आता येती पोरगी काही करू लागत नाही संध्याकाळी मी काही करीत नाही मग संध्याकाळी ती सगळं करीती.
हाव का बरे मग बाई कामाहून दमून आल्यावर करा वाटतं काहीतरी करा नाही वाटत
काहीच नाही बाई, हम्म आज थोडं आबाटाचं वातावरण बदललंच होती.
मग पाऊस सांगेले ना आता उद्यापासून.
हो का बाई बरं होईन माय तान मग माका टाकून द्यायले बाई सते उजूक
हाव का
मक्का कपाशी लावून दिले उजुक कयाच्या तुरीच्या आवरामधी
पाऊस सांगेले ना.
हाव का.
हा त सांगेले अ
आमच्या गटाला कोणतं याद आलं सत ते
साठ हजाराचे पैसे भेटेल तुम्हाला साठ हजार
नाही.
मग साठ हजाराचं.
हो का त्याला याज या तलवईन का.
हम्म व्याजराात ते ते ह. हप्ते पाळून देईन ना त घेता.
काय याद रानकतेला
ते उतरत व्याज येते अ असं एक महिन्याला वेगवेगळ. कमी कमी होत चालतं ते व्याज.
हाव का.
हा हप्ते पाडून देत्याते ते ते चार सांगतेय ना किती भरणार ला महिन्याला किती. पुढच्या महिनत किती आज दा सांगून देते ते.
हाव का.
हम्म. कााय मंता अजून मग.
काही नाही मग आता हेस आजूक धुन जायचं भांडे घासाचे. डोकैचरायचं जेवण करायचं.
हम्म हा त्या काम राात.
वहिले काम राात होलंगी ते फिरायला गेला म्हण माल. नाही वाटतवाजित मग अंगणथला कलू आकत आम्हाला.
हा आ फिरा.
म कामला मग.
तलतल राहात शेरी फिरायला गेल्या न हम्.
मोठा वाातच लागली भ्रात नाही कधी नाही.
हाव.
ते बाल उठा बसाच तकलीफ रा.
तल तल राता शरीर.
हा.
नाही पण माझ बी शरीण आहे नात तुम्ही मला घरात ते. आपलाच उटाभास झाला त्या जड अंगणी भरतात.
होय का.
जड अंग नाही मल तुम्ही तलतल किती काम करायला लावा. मग आपलं कितल त अस झडांग नाही.
चल च आपल्याला चालू राहत दिवसभर काम.
तेत.
हम्.
तेचपलाचा नंबर टाकून द्या वॉड झापला मला.
आ.
स्वपणाचा.
हा हा तिचा नंबर टाकून देते मी.
हा मग तिला कॉल करीन मी.
हम्म नाही पाहिलीच ना त्या दिवशी न त्रांल्याची. आप माझा नंबर टाकून देते मी बी घेतला तिला काल म्हणलं मी तू कॉल करून म्हणलं.
मग आता तुम्ही झाल्या स्वप्नाली झाली तुम् तरी एक्का बाईला करीन. पूजाला करी आणि नक्ट स्पनाला झाली पाच.
हा तुमचे भि पाच होऊन जाते मग.
हा पण मग आता अजून आत्ताश दोघीचे झाले ना.
हा नाही नाही आता पूजाला झाला झालं मग
हम्म.
ह
काय म्हणते माझे?
काही नाही मग आता ये आवरण चालू आहे.
पोहराच आहे पोहरा जाऊस तर काही उरकत नाही.
नाही ना हो पोरी जास् तर काहीच उलकत नाही काय ते.
गेली महि दीदी विी सं वाटता
होा का
हा आत्ता गेली गाडी आली गेले आता आता चार वाजेला पाडलं नाही चार वाज लक् टेनस ने त इनस. हावाज बण झाला काय? आवाज बंद झाला. हॅलो!